बोल की काय चाललंय.
काही नाही रे आवरली काम तुझ आवरली का.
हो आवरल्या आत्ताच
बाळ झोपलं.
हा हो झोपलं.
अच्छा काय कुठं फिरायला वगैरे तुमच्याकडे काय प्रसिद्ध वगैरे आहे.
हो आमच्याकडे आता ना आम्ही संध्याकाळी पाच जाणार आहे आता माऊलीचं दर्शन घ्यायला अ मग ते पाहायला आम्ही आज संध्याकाळी पाच वाजता अस सगळेजण जाणार आमची तयारी पण आता झाली सोड मग हे कामावरती गेलं. ते आले की आम्ही सोळा दिंडी सोळा पाहायला जाणार आहे हो ते पण खूप छान आहे दिंडी
हो छान असत.
घेतात वृद्धापासून ते छोट्या वारकऱ्या
अच्छा, आवाज जातोय ग तुझा.
हॅलो.
हॅलो हा आवाज जात होतामध्ये ह तर आमच्याकडे अ एक गणपती मंदिर आहे दगडू शेठ म्हणून वगैरे ते खूप प्रसिद्ध आहे आमच्या घरापासून ते थोडं लांब आहे पण आम्ही जातो. ते बघायला वगैरे म्हणजे जास्त करून चार, पाच महिन्यांनी वगैरे मना किंवा पाच, सहा महिन्यांनी तर तिथं म्हणजे हा आमच्या भागात ते सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे आणि तिथं लांबून लांबून लोक येतात कार कारण ती तिथं म्हणजे इच्छापूर्ती म्हणतात गणपती आहे म्हणून. तर तिथं सगळे जण जात असतात. आणि बाकी दुसरं म्हटलं तर असे छोटे, छोटे मंदिर म्हणा किंवा उ उद्यान वगैरे आहेत ना ते जस डायनासोर वगैरे उद्यान तो आता माझा मुलगाला लहान होता तेव्हा तो त्याला घेऊन जायचा आता तो नको म्हणतो मग असं सायन्स पार्क वगैरे आहे तर
हॅलो.
हां बोलना.
हा बोलना तु जरा आवाज गेलेला तुझा बरं अ आमच्याकडे पण म्हणजे साडेतीन अ शक्तिपीठापैकी एक शक्तीपीठ असणार आह आंबाबाई मंदिर म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर आहे. इकड आमच्या जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यासाठी भाविक खूप लांबून येत असतात दसऱ्याच्या वेळेला नऊ दिवस नवरात्रीमध्ये पूजा करतात त्याची आणि अ बालाजीवरून मानाचा शालू अं ज्या दिवशी नवरात्र असत मेन दिवस त्या दिवशी बालाजी देवीला शालू येतो अन तो नेसवला जातो परत सगळे अलंकार पण देवीला आलेले, आले जातात अन तो शालू नेसून त्या दिवशी त्या देवी ची पूजा करतात दसऱ्याच्या दिवशी म्हणजे एक साडेतीन शक्तिपीठापैकी एक शक्तीपीठ असणार हे आमचं अ महालक्ष्मीचं मंदिर. दसऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्सव असतो त आणि खूप लांबून भाविक येत असतात त्यावेळेला. दीड, दोन लाख भाविक होतात त्यावेळेला.
अच्छा, अच्छा, हा. जसं तू म्हटलीस तुमच्याकडे लक्षणे मंदिर वगैरे प्रसिद्ध आहे तसं आमच्या भागात आहेत भरपूर व मंदिर वगैरे पण हे दगडू शेठच जे आहे न ते खूप प्रसिद्ध आहे म्हणजे तिथं लाफॉरेनर म्हणतो ना आपण ते पण येतात म्हणजे त्यांची पण एवढी श्रद्धा आहे ना त्या देवाविषयी की की म्हणजे ते आपली मनोकामना सांगतात की ही, ही मनोकामना आमची पूर्ण होईल तर आम्ही म्हणजे मानलेल असत त्यांनी की एकदा तर एका भक्तानी त्यांना म्हणजे अ बत्तीस तोळ्याच काहीतरी मुकुट चढवला होता वाटत. म्हणजे एवढं अ हा एवढं फेमस आहे ते. आणि दुसरं सांगायचं गेलं तर परवती म्हणून आहे एक ठिकाण. त ते इतक उंच आहेना तिथं गेल्यावर म्हणजे सगळं संपूर्ण शहर जे आहेना आपलं दोन हे शे किलोमीटर वसलेलं तर ते संपूर्ण शहर तिथून दिसत. तर त्याची एक खासियत आहे ती पण ते भरपूर उंच आहे भरपूर दोनशे तीनशे पायऱ्या आहेत वाटत त्याला.
अच्छा अच्छा. आणि आमच्याकडे पण ज्योतिबाचं मंदिर पण खूप फेमस आहे. वाडी रत्नागिरीला ते आहे. आणि अ खूप म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये खूप लोकांचं आहे आणि चैत्र पौर्णिमेला तिथ यात्रा भरली जाते. ह. आणि स्वतः वरुन राजा पण त्या दिवशी म्हणजे प्रकट होतो. ज्या दिवशी मेन यात्रा असली त्या दिवशी अ सगळ्या स म्हणजे पाल महत्त्वाच्या सा सनकाठ्या असतात तिथे जाऊन त्या म्हणजे नाचवले जातात. आमच्या घरामध्ये पण सासन काटे आणि मानाचे नगारे पण आहेत ते घेऊन त्या चैत्र पौर्णिमेला नेल्या जातात अन त मोठ्या प्रमाणात यात्रा असते त्या दिवशी त नगारे वाजून परत ते सासन काठी नाचवून ते ज्योतिबाला प्रदक्षिणा घालून आणली जाते. आणि संध्याकाळी चारच्या सुमारास काय माहित काय कि पण वरुण राजा पण अ अ गुलाल धुण्यासाठी खास करून यात्रेत हजेरी लावतो. खूप मोठ्या पुस्तात आणि प्रमाणात यात्रा साजरी होती जोतिबाची.
अच्छा अच्छा आणि आमच्याकडे दुसरं म्हणजे जसं आता आषाढी एकादशी य ते नंतर ते त्याच्या निमित्ताने आमच्याकडे अस पालखीच्या वारी वगैरे निघतात देव हून आनंदी हून म्हणजे सगळे भाविक कसं एकदम गजबजलेलं गजबजलेल वाट. म्हणजे पंधरा एक दिवस तर तो सोहळाच चालतो आणि म्हणजे अ आणि आमच्या इकड ते दिवे घाट
हा ऐकून माहिती हाय.
हा हा तर तिथं तिथलं दृश्य इतकं छान असतं ना. म्हणजे अगदीच मनात भरल्यासारखं आणि ह्या वर्षी एक म्हणजे विशिष्ट गोष्ट काय झाली माहिती का म्हणजे विठ्ठलाची मूर्ती वगैरे नेत होते ना याच्यावर काय म्हणतात. पालखीवर वगैरे तर बरोबर तिथं वरती अ सूर्याचं जे स्त्री होती ना. निर्माण झाली होती म्हण सगळ्यांना इतक आश्चर्य वाटल ना की म्हणजे देवा च्या म्हणजे वारीमध्ये सहभागी होण्यासाठी अ स्वतः सूर्यदेव प्रकट झाले असं म्हणत होते सगळेज. म्हणजे एकदम विशिष्ट.
ह.
हो हो काय म्हणतात ते संकेत दिलं एक प्रकारच की अ आहे बवा देेव म्हणून असं.
अच्छा अच्छा आणि आमच्याकड को कपेश्वर मंदिर पणे फेमस आहे हेमाड पंथी मंदिर आहे. आणि रेखीव आहे ज्या दिवशी महाशिव रात्र असते त्या मध्ये खूप गर्दी असते. अं आणि खूप लांबून लांबून भाविक पण त्या मंदिरात शिव मंदिरात रामलिंग मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात.
अच्छा अच्छा हा तसच आता आमच्या म्हणजे आता खानदेशकडे पण एक मंदिर आहे मंगळ ग्रह म्हणून एक पण साडेतीन पिठापैकी एक आहे असं म्हणतात तिथं पण लांबून लांबून बरेच मोठे मोठे सेलिब्रिटीज वगैरे असतात ना. ते येतात तिथ आणि तिथ एक म्हणजे यात्रा तर अस दररोज यात्रेसारखंच असतं पण तिथलं एक खासियत म्हणजे काय आहे. कि तिथं अ मसूरची डाळ असती ना मसूरची डाळच वरण असतं आणि पुऱ्या असतात आणि मसूरती जाड ही भाजी बनवलेली असते तर ते खायला इतकं छान असतं ना.
छान असतं ना.
तर तिथून म्हणजे लांबून लांबून लोक तिथं येत असतात दर्शनासाठी वगैरे. आणि आता तर खूप डेव्हलप झालं तर मी दोन तीन वर्षापूर्वी गेलेली आहे आता मला जायची इच्छा होत आहे तिथं बघू आता जमलं तर आम्ही जाऊ.
लागकरव आणि आमच्या भागामध्ये म्हणजे अ मेथके म्हणून गाव आहे परत तर म्हणजे बाळू मामा तुम्हाला माहिती असे सदगरु बाळमामांची पण सिरियल आली त्यामु पण मालिका मुळ सगळ्यांना कळलं की बाळूमामा जन्मस्थ स्थळ म्हणजे जन्मस्थळ कुठे आहे म्हणजे बेत गावा म पण त्यांचा एक डांब आहे आणि ज्यांना भ थ वगैरे लागतात तिथं म्हणजे- ज्यांना कोण लागीर वगैरे होतं ना त्यावेेळे ते लोक कनी. त्या लोकांना घेऊन तिथं जातात आणि त्या डांबावर जवळ अ म्हणजे थांबवतात त्यांना आणि त्यांचा भंडारा वगैरे टाकला की म्हणजे म्हणजे अंगातून जात असं म्हण हाय. पण प्रत्यक्षात मला वाटते ते खरां आहे कारण खूप लोकांना अनुभव आलाय आता तिथं मेटकीे गावात नेलं की ते म्हणजे जातं पण बाहेर होत बाहेर पडत ते असं पण आहे आणि बाळमामाचं मंदिर पण फेमस आहे आपल्याकडे आधमापूर आदमापू
अच्छा आवाज के्यालाग तुझा हॅलो
दहा मिनटं छतर्फ जातो तिथे
अच्छा हा जसं तू म्हटलेस आता तसच आमच्या डे पण कुठ तरी एक यात्रा भरते तिथ पण असंच म्हणतात की अ म्हणजे कुणाला काही बादलं वगैरे असेल तर तिथं नेतात आणि ते काही मला तर काही खरं वाटत नाही ते पण सांगतात मे बी सग येत नाहीण लोक श्रद्धा आहे आधीपासून आणि अजून पण लोक जातात ते म्हणून मला वाटत की असेल
बर तर हे पण आहे अं म्हणजे नरसिंंगवाडी म्हणून पण एक क्षेत्र आहे श्री दत्तगुरु महाराजांचं म्हणजे तिथं दत्त तर महाराज प्रकट झाले अं जेव्हा प्रयाग वून तिकडे आले त्यावेळेला तिकडे ते आलेले होते वाडीला आणि त्या वाडीवरती म्हणजे अ म्हणजे दत्त पौर्णि पौर्णिमेला तर गर्दी असतेच पण दत् यात्रा जयंती असते त्यावेेळेला खूप सारे भाविक येतात कृष्णा नदी पण तिथे जवळच आहे त्या कृष्णाच्या काठी दत्त मंदिर आहे आताच पाऊस सुरूता जास्त म्हणजे महापौर आलेला आणि महापुराच्या वेळेला दक्षिण दवार म्हणून म्हणजे तिथंच मंदिराजवळ सगळं पाणी आत जात द दक्षिण दवार अस म्हणतात त्यावेळेला पाणी आत गेले की तो सोळा पाहण्यासाठी पण खूप गर्दी होती
अच्छा अच्छा आणि आता मी जस तुला सांगितलं मंगळ ग्रह तिथं पण तसच थोडं म्हणजे गरम पाणी एका साईडने येत आणि एका साईडने गार पाणी येतो आणि ति असं व्यवस्थित कुंड वगैरे अस म्हणतो ना आपण ते बनवलेलं असतो तिथं आणि दुसरं गोष्ट सांगायची झाली म्हणजे आमच्या गावाच्या जवळच एक ठिकाण आहे तिथं पण म्हणजे एवढी मोठी यात्रा भरते काहीतरी स आमची यात्रा वगैरे असं म्हणतात तिथं तिथं पण एकदम मोठे पालखी वगैरे असतो सोहळा असतो मे महिन्याच्या सुट्टींमध्ये वगैरे तर आम्ही जातो तिथं दरवर्षी
आवाज गेलेला
तू नेटवर्क मध्ये नाही वाटत तुझा फोन मध्ये मध्ये आवाज येतोय
बर बर ठीक आहे अ बाकी मग आमच्याकडं पंचगंगा म्हणजे फेमस तर आहेच आता तरी तिची पाण्याची पातळी खूप वाढली होती अ ती जर जास्त वाढली तर मग आमच्या इकडे खूप महापूर पण येतो त्यावेेळेला पररत तथ रंगकाळा रंगकाळा पण खूप फेमस आहे खूप लोक पर्यटन स्थळ म्हण फेमस आहे तिथं खूप लोकं जातात परत पाझरता त्याला शाहू महाराजांचं पॅलेस श म्हणजे शालिनी पॅलेस पण खूप भारी आहे कारण खतरनाक चित्रपटामध्ये पण दाखवले येते पॅलेस अ जेव्हा ते
आवाज ये लाग तुझ
जस म्हझी गोष्ट आहे कि
आवाज जातोय तुझा आवाज आवाज जातोय मध्ये मध्ये तुला मला वाटत आपण ठेवया आता चल मग ठेवते मी चल हॅलो!
हा बोलकी तुझा आवाजच येत नव्हता!
अगं तुझ मला तुझा आवाज येत नव्हता कट झाला तर चल म्हटलं ठेव म्हटलं आता
ओके चालेल छान वाटलं तुझ्याशी बोलून
हो मला पण छान वाटलं तुझ्याशी बोलून